हा बोला! काय चाललंय? काही नाही औरत होती काम.
झाला का सायंपाक? काय बनवलं मग?
अंड्याची पोळी.
हो का?
हो!
मी तर नॉन व्हेजच खात नाही बाई आपला प्रश्नच नाही.
हम्म!
ह
काय म्हणते मग,
मी का रा रालं तर करते माझं.
अच्छा!
हम! काय म्हणते.
का नाही.
हम!
वडा पाव छान भेटत वाटतं ना तिकडे,
अ हो भेटतो ना छान भेटतो वडापाव.
मागायचं पण खायचं नाही.
हो!
ह
काही नाही मजेत आहे सगळं.
हम्!
तुझं कसं काय? हो जेवण आता. हम्!
हम्म?
आत्ताच पप्पांचं जेवण झालं.
हा!
आता मी पण करून घेते.
हा त्यांनी काय केलंत मग जेवायला.
सका भाजी पोळी होती ग! पनीरची भाजी पोळी
हमं! हो छान. पनीरची भाजी. हा पनीरची भाजी का पनीर केलं होत घरीच.
हा कस
अम दूध फाडून विनेगर टाकलं होतं दूध गरम केलं थोडं,
हा ह
त्यामध्ये विनेगर टाकलं.
अच्छा
मग ते दूध फाटलं नंतर मग थोडस पाण्याने स्वच्छ पाण्याने धुून घेत पुन्हा आणि बधुन हम् बांधून त्यावर वजन ठेवलं गोल हम् अर्धा एक तास ठेवला नंतर झालं ते मग थोडा वेळ याच्यात ठेवलं फ्रीजमध्येध्ये प्रेस केल्यानंतर हम्म
हा
मग तर थोडेसे काप केले छोटे तळून काढले आणि मसाल्यामध्ये केले फ्राय
ह
हम्म काय म्हणते अजून हॅलो
हॅलो
हां बोल ना
हा अ दिस आहेला
आह
आवाज यायचा आहे ना म्हणलं
हो हो आवाज येतोय पण आवाज थोडा कमीच येतोय तुझा
अच्छा ते भांडे्या वगैरे असले ना म्हणून घेत ते
हा
का म्हणत बाकीू
बाकी काही नाही मज येत आहे
त्यानर
हम्म हो काही नाही बाहेर गेली त्याच्या पप्पांसोबत खेळायला बाहेर खाली खेळतीय
अच्छा
ह आजपासोबत हम्म
तिला स्कूल मध्ये वगैरे टाकलं का नाही ओ
नाही ग लहान आहे ना वयाने स्कूलमध्येध्ये नाही घेत तिला तला असं इथे खाली एक प ट्युशन घेते लहान मुलांची थोडस सवय लागावं म्हणून पाठून पाहिलं काल पाासून पाठून पाहताई थोडा वेळ बसू द्या म्हटलं तेवढं सवय लागते मुलांना
ते
ह
राहाय तिला काही का पोऱ्यालं
हो ना घरी आम्ही भरपूर शिकवतो तिला
हा कायच
हम्म
काी
बघ हम तुझा आवाज असा क्लिअर नाही येत ग
का हॅलो
कमी येतो थोडा बारीक येतो आवाज
हा का आता
आता आला आता आला
अच्छा फोन तर जरा लांब फोन घातले त्याच्यामुळ येत असेल तसा
हा तस काही असेल.
हो.
हम्.
काय महनता.
बाकी काही नाही ग मजेत आहे सगळं.
हम्म कुठे चाललं तुम्ही परभणीला. चालय वाटतं ना.
हो त ते एकतीस तारखेला जाईल परभणीला.
का मग कोणतं फॅशन.
आ
फेशियल वगैरे.
हो करेल ना फेशियल करून जाईल ना बघूत आता काय होते. पार्लर मध्ये जाऊन पाईल.
हो तुम होता मग
कोणतं चांगलं असत ग.
अ सं क हो भरपूर तसे आहेत.
अच्छा.
हो राजा आणि काय म्हणतात त्याला हिचं पण छान. गोल्डचं डायमंड स पण करू शकतात.
अच्छा.
हा मी तर लग्नात ये ना ओतरीच केलं होतं.
हां हां.
हा जरा कॉसली जात पण ग्लो खूप छान येतो त्याचा
हो का.
हो म बाकी.
बाकी काही नाही मजेत आहे सगळं आता हे तर मेहंदी लावायची तर कोणती लावायची कोणती लावायची चाललं केसांना ना. कलरच करायचा विचार केला आता.
हा ते पर की मग काही टेन्शन नाही रात
हो ना
करून घ्या प्रॉपर.
हा.
बा क कायम का
काही नाही ग बस मज येत आहे.
बर. हो चाल आहे
हा.
शॅम्पू वगैरे कोणता वापरला तुम्ही तुमचे केस काहीच नाही राहित हो
नाही ना खूपच गेले पाहि माझी केस पहिले मेहंदी लावायची मी त्यांनीच गेले असं वाटते मला
हो कारण की आधी किती मस्त केस के राहि तुमच्या काही
हो ना.
हा.
तेच तर आता विचार करते मी.
मग प्रियाच्या.
हो ना प्रियाचे पण खूप पातळ झाले आता केस.
त्या काय म्हणतात त्यांचं काय चालू आहे.
काही नाही ग पेपर चालू आहे तिचे आता.
ते तर पस झाले ना वात
हो पेपर पोस्टपोन झाले कारण की पाऊस चालू आहे ना खूप
हा ते तिकडच्या मुलांना पण भेटेल ना तिथं ते प हा बरोबर ह
हो ना,
ते मध्ये ब कारण की,
हा
हो त्या आ मोे गाव खूप काही झालं ना तर
हा
पेपर फोडला ना त्यांना वाटिलं. क्लासेस त्यांचे क्लासेस वगैरे बंद केले होते ना
हो ना,
किती जणांचे नुकसान झालं किती जणांची भाजली असेलली
हो मग किती जणांनी फि भरली असेल
तेच ना आणि गरिबाचे लेकर ते कर्ज काढून फीज भरतात आणि हे आक होत मग त्यांच किती नुकसान भरू देस ना
हम्म
हम हो का, ते क्रि क्लासेस लावायला बडत नाही नाही.
हो हम
तीन चलू तीन चार वर्ष फो त्याणतात नीटचे
हो का,
हो तेच ना प पकडला गेला ना बोद्या पकडला ना, क्लासेस वगैरे बंद केले त्याचे
हो ना,
हम् त अ
काय नाही बस मजेत आहे.
हम्म काय म्हणत स तुमची
सून मस्त मजेत छान आहे व्हय.
कुठे आहे सध्या?
अ
नमस्त
तिकडे असते ना संभाजीनगर
हम
हम्म
बरं. म
बस मजेत,
कस चाले त
हम्म
अ
हो चालले.
हम्म त्या काय करणार
आ
उद्या काय भजी कर मग
द्या का पालक घेतलेला आहे पालक करू आता पालकाचं काहीतरी
हम्म ओ
डाळभाजी करू
हा मी पण तेच विचार केला होता पालक प
हा
ह आता ते पावसामुळे पालन सडतोय त्याच्यामु पालन चढतच नाही
हा
हा त्याच्यामुळे पालकरीेतून द्यावं लागलं सगळं
हो ना
हम्म
खराब येतो पालक पावसामुळं
हो ना खराब आला तर तो खूप दोन तीन दिवस बीच मध्ये ठेवल ना त्याला
हा हा
त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे खराब झा
अच्छा
हम्म
त्याला कसं तोडून ठेवायचं आणि सुकवायचं थोडस हवेत
हो लते सांगत होती आता म सासून तेच सांगितलं केलं
हा कसं ते म्हणजे पावसाळ्याच खूप पाणी वगैरे असते त्यामध्ये पहिलेच
हो
त्याच्यामुळेळ पाण्याने पुन्हा सडून जातो तो
हो
हम्म थोडं बाहेर सुकून घेतल्यानंतर मग तो राहत चांगला
हम्म बरोबर
हम्म
तुम्ही पा
आ
तुम्ही बालाजी थान होता ना मात
बालाजिला
हम्म
हो पाहू आता काय तर बालाजीचं जाऊ ना
हां त
जाऊत ना बालाजीला पण
हम्म
काय म्हणतं असती बाकी
बाकी तर काही नाही मजेत आहे
हम्म
ह तू सांग काय नवीन विशेष
काय ऑमलेट करतेय म्हणजे पप्पांच माझं झालंता हच्यासोत लाून करतीय
हो का
हो
के सोडला कधी जाणार आहे तू मग
आता बघन त्यांनाच हे झालं सुक्यावर लालं